हॅलो. हां हां आवाज येतोय.
काय चाललंय?
काय नाही आता तुम्ही मला सांगा तुम्हाला उम्म कोणतं मूवी आवडतो? पिक्चर कोणता आवडतो?
अ मराठी आवडत मला, बिकारी बी, भिकारी भिकारी
भिकारी मुवीय.
नाही अ अ स्वप्नील जोशीच आहे, भिकारी मराठी. खूप छान आहे आईवर, आईवर आहे तो पूर्ण मूवी.
मी त्याच नाव म्हणजे असं बघितलं होतं पण मला वा माहीत नव्हतं. अ खरोखर पिक्चर वेग काय? काय त्याच स्टोरी काय?
अ ती स्टोरी म्हणजे तो उम्म अ तो स्वप्नील जोशी राहते ना
हं.
अ तुम्हाल मराठी, मराठी जे बघता ना तुम्ही मूवी?
हो बगतोय बगतोय मराठीचे बगतोय मी.
अ तर ती मूवी म्हणजे आ आईवर आहे म्हणजे आपली आईची किंमत. आ आ आईची म्हणजे आपण तेवढा आईला व हे नाही देत ना रिस रिस्पेक्ट नाय देत, व्हॅल्यू नाय देत हां त्याच्यावर आहे ते. तीम ती मूवी येऊन अं म्हणजे त्याच्यावर अम्म, आता मला कस सांगू?
अच्छा, नाही म्हणजे मी त्याच ट्रेलर पाहिलं होत, गाणं पण त्याच पाहिलं होत, पण मी तेच म्हणते की त्याचं नाव भिकारी का ठेवलंय त्या पिक्चरचं असं नाव, कारण
तो आहे ना म त्याची मम्मी अ त्याची मम्मी आहे ना अम्म तिला आय ना कशाचा तरी प्रॉब्लेम असतो काहीतरी ती कोमात चालली जाते. तर अ त्याची मम्मी आहे ना कशाच तरी अम्म म्हणजे ती करती वाटत अस त्याच म अम्म ए कशाच तरी करत होती वाटते, ते देवाचं वगैरे नाही का?
हां हां.
हां त्याले ती, तो मग त्यांच्याकडे गेला तर त्याची मम्मीची उम्म तब्येत बरी नव्हती ना ॲडमिट होती, आय सी यू मध्ये होती, तर तो त्यांच्याकडे गेला की माझ जी मम्मी एवढी म्हणजे त्या देवाच करते तरी पण ती तिला एवढे क कशे काय अस तसं नाही का? अ तर तो तो जो पंडित होता ना तो बोलला की अ तुझी आई बरी होईल पण तुला अ भीक कारी व्हायल लागल.
ओ हो अच्छा! अच्छा, म्हणून तस नाव आहे का?
तर तो म्हणजे आहे ना त्या आईसाठी भिकारी होतो म्हणजे पूर्ण तो म्हणजे चांगल्या घरचा असतो ना त्याला म्हणजे असं त्याला माय आपण कसं
जे भिकारीचं ते हे असतं ना
गेट अप हा ड्रेस सगळं तसं.
हा हा हा अ ते त्यांना माहित नस त्यांना त्याची किंमत नसते ते भिकारीची आपण म्हणजे जो आपण आता मोठा माणूस समजा आणि लहान माणूस समजा त्याच्यामध्ये किती अंतर असते. हम्म हम्म अ हा तर मग तो पूर्ण भिकारी होऊन जातो फाटले कपडे वगैरे अस तो आणि मंदिराच्या समोर अस ते भांड घेऊन नाही का बसायचं तर त्याला एक महिन्याच पूर्ण हे देतो होतो एक महिना तू कर आणि जेवढे त्याचे पैसे साचतील ना
हम्म हम्म!
हा तेवढे मग पैसे तो मग तो दान करतो नंतर पण तो त्याच्यानं एक महिन्या नंतर मंग त्याची मम्मी बरी होते.
ह हा अच्छा!
खूप छान आहे मुवी म्हणजे मला सांगता नाही आलं तेवढं चांगल.
त्याच नाव भिकारी काय मला प्रश्न होता त्याच बरोबर तुम्ही उत्तर दिलं. कि त्याला तो मम्मी साठी बनतो.
आ म्हणजे द हम्म हम्म
म्हणजे ते म्हणतात ना स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिक कारी तर मला वाटलं त्याचं काहीतरी कनेक्शन आहे
हा तसच आहे तसच आहे ते आई वि म्हणजे ते मम्मी साठी तो भिकारी बनतो नाही का
हा ओके ओके अरे वाघ चांगलं आहे हे तर मी नाही पाहिलं. तर मी पाहिल आता
बघा इतका रडायला येतो ते लाच लाच ला इ का रडायला येतो खूपच खूपच रडायला येतो.
मी मराठी आपले नॉर्मल जे होते ना फिल् मीच ते बघितलं तर त्यात मला अ म्हणजे जे जुने जे होते सैराट होत तो सैराट आवडला होता मला.
आज टाइमपास टाइमपास बघितलंय का?
हा ते बघितलं होत तो मुूवी मी दोनदा जाऊन बघितला होता ऍ एकदा मला मैत्रिणी सोबत बघितलं आणि आमच सगळ ग्रुप होता ते बोले काय तुम्ही दोघी बघून आला आमच्यासोबत पण चला मग मला परत जाव लागला. ते दोनदा पाहिला आहे मी ते अ छान आहे पण म्हणजे ऍक्च्युली टाइमपासच मुूवी आहे पण चा त्याच्यामधले एंटरटेनमेंट चा आहे तो मला पहिला पार्ट जास् मस्त आवडला होता, दुसरा पार्ट ओके होता म्हणजे पण फर्स्ट जो होता तो, मस्त होता.
या.
हा, आता ते म्हंजे पाहिले होते बाबा मी आणि लेटेस्ट काय आता नवीन काही आल्यात? एक आता येतोय म्हणे पुून्हा जर बघायच, आता बघू विचार करतोय नवीन कोणता आला तर एक खाशाबा म्हणून येतोय ना, काहीतरी अ त्याच्यावर तर तो खाशाबा, खाशाबाच आहे का नाव त्याचं? ते एका प पहिलवानावर स्टोरी ये ती, ह्याच नाव त्यात म्हंजे असं मूवी् आहे अताच त्याच व्हय त्यांना नाव नेक्स्ट
मग नागराज मंजुळेची मूवी् चांगले असतात.
हां, त्यांचे ते नाळ मूव्ही मी पाहिलं होत ना, खूप मस्त होता. खूप छान मूव्ही होता तो.
हा.
आणि सैराट पण छान होता, पण सैराट सॅड स्टोरी आहे जरा असं.
ती पण जेव्हा आला तेव्हा, खूपच सैराट करून टाकलं होता सगळ्यांनाच.
त्यातले गाणे विण्या असतो ते आणि फर्स्ट टाईम असं मराठी पिक्चर सगळ्यांना आवडला ना. आणि ओरिजिनल होतं ना, त्यात सगळ्या ऍक्टिंग वगैरे पण तर त्यामुळे आवडलं सगळ्यांना, तसं झालं होतं आम्ही पण खूप जो बाबा, आ मूवी् बघून फॅन झालो अगदी
खूपच फेमस झालता तो.
हा आणि काही काही चांगले आलेले आहेत. मी शाळा एक बघितलाय, मला तो एक आवडला होता. आणि म्हणजे मोस्टली नागनाथ मंजुळेचे सगळे बघितले, फॅनडरी आवडला होता, तो पण
फॅन्ड्री हा फॅन्ड्री, फॅन्ड्री तर खूपच छान होता.
मस्त मस्त पिचर होता तो पणं शाळा पण चांगला हाय ऍक्च्युली, शाळा पण अ चांगला दाखवलाय.
शाळा नाही बघितलं, पण ते फँडरी बघितली मी.
शाळा त्यांचा नाहीए, दुसऱ्या डायरेक्टरचा हाय, पण मुलांचं असं छान अ म्हणजे तसच फॅन्ड्री कस आहे, तसच शाळा पण आहे. पण फॅन्ड्री ज मध्ये जरा जास्तच म्हणजे बाबा खर च घडतय, कुठल्या तरी गावात असं दाखवलंय ना? ह ह. आणि मित्र छान दाखवलेत, ते दोघं जण मला ते खूप आवडतं त्यांच्यात. मी आपलं कधी कधी असं मला आठवण आणि सगळे गाणे लावत असते त्यांचे. सगळं माझं लिस् त्याचच ये फॅन्ड्री मधलं एक गाणंय सैराट मधलं गाणंय.
हा. हा. हा.
अस चांगलेत म्हणजे आणि आणखी कोणते मराठी म्हणजे अस आजकाल जरा चांगले यायला लागले, नाही तर आधी ना, पा दूरदर्शन मध्ये मराठी पिक्चर लागायचे, आ कधी लागायचे बर, शनिवारी असायचे काय?
शनिवारी- रववारी, शनिवारी- रववारी चार वाज चारच्या नंतर असायचे ते.
हा ना शनिवारी, हा लागायचं मला वाटत, हे रविवारी म्हणजे एकदा हिंदी असं त्याच्याने एक मराठी असायचा. मला दिवस आठवत नाही कोणत्या दिवशी कोणता पण वीकेंडला हे दोन असायचे.
हा आम्ही छोटे होतो तेव्हा.
हा मी तर छोटे होतं.
तेव्हा जाउन बसायचं हा.
आणि मला वाटतं दुपारी ना एका वेगळ्या भाषेचं कोणता लागायचं सब टायटल. मध्ये लागायच कोणत्या वेगळ्या भाषेचा पण असायच तर रविवारी मग. हे सगळे बघायला मिळायचे आणि चित्रगीत लागायच मराठी. ते गाण्याच ते एक बघायचो छायागीत एक लागायच. द म रंगोली. हो हम.
अ ते पण ते पण होते ज्युनियर जी बघ बघता का तुम्ही ज्युनियर जी सोन''--'' परी.
अच्छा सोनपरी वगैरे नाही तोपर्यंत मोठी झालेली सोनपरी. श का त्यामुळे ते नाही मी पाहिलेलं मी चंद्रकांतच्या काळातली हाय.
आणि ते शक्तिमान.
हा शक्तिमान पाहिलेलं आहे शक्तिमान नवीन पण त्यावेळी आम्ही मराठी. सिनियर जी सुरू झाले होते ना नवीन चॅनल आले होते मराठी व अल्फावर. जी अल्फावर. वाट मग वादळ वाट एक मी पूर्ण पाहिलेलं आहे. आणि प्रपंचही पूर्ण पाहिलेलं आहे तर असे काही सिरियल त्यावेळी पाहायचो आम्ही. आभाळ माया वगैरे होतं त्या काळात. आता ना आता ते काय सिरियल मराठी बाबा हम्म.
खूप जुने झाले ते हिरवा चुडा पिक्चर बघितलं की तुम्ही? हिरवा चुडा ते.
नाही नाही एवढे जुने मला नाही आवडत.
एक माहेरची साडी हां माहेरची. ची साडी हिरवा चूडा जुनू मग.
ची साडी तर मी आता बघितलं रिसेंटली मी एवढे दिवस बघितला नव्हता पण खूपच फेमस आहे म्हणून मी. पाहिला तो. तर म्हटलं अरे हां खूपच रडवलं बाबा या मुव्हीमध्ये तर अलका खुबरला काय खरं नाही.
ति रडायला येतो बाबा खूपच.
मग नंतर. आणि मी ऐकलं लोक अगदी असं गाड्या करून वगैरे बघायला जायचे ते मूवी्. गावा गावांमधून हा ना जेव्हा रिलीज झाला तेव्हा. आत्ता नाहीच ओ.
आता कस घरोघरी. टी व्ही झालेत ना पहिलं कसं ते मोठी टॉकीज असायची. आणि असं कोणत्या सणानिमित्त वगैरे आता समा समजा. की नागपंचमी राहिली तर नागाचं पिक्चर असायचा.
आ हां हां,
तेव्हा टॉकीज वरून खूप. तेव्हा खूप छोटे होते ना तेव्हा खूपच मजा यायची. खूपच अ ''--'' आता अहं आत ''--'' तर ते आता क म्हणजे आठवत नाही पण आता आठवलं जर बोलता बोलता.
सगळं जुनं जुनं आहे ना तेच आहे म्हणून तर असं सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात मग
मोठ झालं की कसं म्हणजे आपल्या ह्याच्यात राह तो ना आपण तेवढं काही कधी कधीच असं आपल्या कोणी लहानपणीच कोणी भेटलं तर आपण म्हणतो लहानपणी किती मस्ती केली. आता असं बोलतो ना कधी कधी हम्म!
चालेल मी ठेवतेय आता बोलूयात आपण पण नंतर न- नक्की परत हं ओके! हव‌!